हग ममी बोल त्या मोठ्या काकूचा फोन आला हॅलो काय ये कुठा रस्ते म्हय
हॅलो अगं तीकडे येते का म्हणलं कपड्याच्या दुकानात?
येेते ना ह
अस हाय मग सोयपाक पाणी करून घे.
हा हा चालेल,
हम्म, हा उठली बाई आता फोन लावल तुला बोल मग काय म्हणते,
हा
काहीतरी खाऊ राहिल.
अगं चिवडा खाऊ राहिली बाई पोह्याचा म्हटलं वास येईल म्हटलं, लागली मला झोपेले होती.
हा
मग चिवडा होता एवढसा तिच्या पप्पाला दिला मी खाल्ला आता टमाट पोरीला देते एवढसा चिवडा
कसा केला होता गचुडा
चिवडा ना तुम्हा जसातो नी केला होता बाई माझे दावेनी सासूनी तेव्हा इथे चालल्या होत्या ना पंढरपूरला मग त्याच्यासाठी केला होता चिवडा शंकरपाळी
हा पण कसा केला होता
ह पातळ पोय र आता वाटतं ते दुकानामधून ते आणले ते काय तेल टाकून भाजले त्यांनी आणि अ हो दिशेंदाने तळले, डाळ्या तळून घेतल्या.
हां
आणि असं ते मिरच्याची फोडनी, मिरच्या लाल करून घेतल्या काही हे मीठ टाकलं काही साखर बारीक करून टाकली, त्याच्यामध्ये त्या पोह्यच्या चिवड्यामध्ये आणि ते काय म्हणत ना ते? लिंबू पावडर.
हां
ती थोडीशी टाकली
हां
कडीपत्ता तळअशे, अजून काय म्हणत आपलं? हे कोथंबीर तवून टाकली त्याच्यात, आणि गरम हळद टाकली, आणि खालीवर केलान टाकून दिलं ते तेल गरम करून.
हां का?
हां, आणि शंकर पाळे केले होते.
हां का?
हं, शंकर पाळ्या बी चांगलं झाले होते. दूधात बीझवले होते बाई. आमच्याकडे दूध आय ना म्हशीचं मंग त्या दुधामध्ये घट्ट भिजवले होते माय जावेनी. त्याचे शंकर पाळ्या केले होते आणि चांगल्या तुपाचे लाडू केले होते
बाई.
आ मग तिकडं जायचं होतं ना ते म ते दिंडीला लोकं जात ना म त्यांना एक एक दोन दोन एक एक दोन दोन देते मातारी.
चांगलं ए बाई, चांगलं काम कर.
आं मग काय, आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं पुण्य कमावा. आता त म्हणे मोबाईलला दाकू राहिले म्हणे टी व्ही ला क चाळी रस्ते बंदे म्हणे, आळंदीचे.
हा ना
कसं काय जाईल आमची काय माहित सासू बाई.
पुडं नाही जाऊ द्यायची ते काळजी घेतील लोकं.
मला लोय टेन्शन आलंय, नुस्तं घडी घडी फोन करू राहिलो आम्ही त आजी काय उच् लनाबई
हां का? म जाईन डयरेक्ट जाऊन पा ना म.
नाही ओ एवढा लांब बाई पाऊस किती चालू आय तिकडं. पुण्या साईडला पाऊस किती चालूए बाई.
खूप चालूए ना बाई तिकड पाऊस माझी पोरं ती पण ए ना.
इतकंएना क सगळ्या पुलपाण्यामध्ये चारी मने.
हां का
हं ते आता त्या. आमचे चिंटीचे पप्पा आले ना ते सांगत होते म्हणे, सगळी पंढरपूर पाण्यामध्ये बाई म्हणे. आमची छोटी चिंटी. हां ती गेलीये कालेज ला.
लै आगवै.
हां लय आगवय औ लय भांड्नं करत्या आओ ती लय छोटी. चिंटी, असे ग गल्लीमध्ये असे तमाशे करती भांडण करती ती पोरीशी, येऊ तुमच्या घरी मावशी.
हा पाय ना कशी, तिथून फोनवर बोलू राहिल येऊ का.
आहों तिचं जर बिनसल असलय ना, तर काही खरं नाही, तिला काही अे पैसे नाही भेटले ना, लोकांना पैसे आले का लगे ओरडते ती.
हा ना, आहेय ना. काम कराव ना चांगलं, नाही ग बाई कसली येत. बंद करून टाकली.
हा म्हणे ते फार्म भरायचे म्हणे, कसले फार्म भरायचे?
केवायसी करायची म्हणे. जायचं म्हणे तिथं, आधार कार्ड मध्ये तिथं जायचं म्हणे.
कार्डच गुमावून गेल, काय माहीत बाई. हे चिंडीचे पप्पा होणे आधार कार्ड दे, काय काम चालू येते तर ते आधार कार्ड सापडना बाई.
बया.
मग फोटो बी लागतय, दोन फोटो बी नाही माझ्याकड, आता काय कराव ते टेन्शन आलं बाई मला.
काढून ठेवायचे ना पहिले फोटो.
काय माहीत बाई, कुठं हरवले काय माहीत बाई.
हा ना, आता मलाही फोटो काढून ठेवावा लागेल बाई
ह ना, माझे बी फोटू संपले, आणि त्या मोठ्या पोरीचे बी फोटू संपले बाई.
आधार कार्डला लागतं, कुठेही लागत.
फुटूच नाही माझ्याकडं.
हां ना.
इथं आता पाऊस चालू आहे नाहितर मंग गेली असती काढायला.
हां.
बाजार बी आमच आता
कसलं बाजार?
हां ना बाजार जायचं आहे.
काय आणती बा नाही बाई म आता पाऊस लई पडू राहिला.
हां का आव पावसानी वैताग आणला बाई नुसता. आठ दिवसाची महिन्याची कसर जर जूनमध्ये नाही पडला तर आता लई पाऊस पडू राहिला थांबतच नाही बाई.
लई भाज्या महागये.
आमच्या तर इथं एवढं गुढग्या एवढं पाणी येऊन गेलं आमंच्या
वीस रुपये पावशेर त भाजी.
किती?
होय.
हां वीस रुपये, आमच्याकडे तर अशी फुकट देत होते. जेव्हा भाज्या यायच्या तेव्हा असे तुडून तुडून लो लोक गाईच्या अंगठ्या
आमच्याकडे वीस रुपये पावशेरये, परत टमाटे तर पन्नास रुपये किलो.
हां ना बाई, टमाटेला लई भाव आला म्हणे. आवाज कमी कर ग हा. का ग चिंटी आवाज कमी कर ना बाई.
आव नाव नको घेऊ ओ.
हां ना ऐकत नाही ओ ती.
हां.
लई पोरगी आगाव आहे ती आम
बटाटे महाग वीस रुपये किलो. टमाटे महाग कोथंबीर तर वीस रुपेची जुडी.
बाबा अहो मेथी ची भाजी म्हणे पन्नास रुपयाला जुडी म्हणे त्या बाईनी आणली समोरच्या बाईनी. कि म्हणे बाई पन्नास रुपयेला जुडी म्हणे कोथिंबिरीची.
लईच महाग आहे बाई बाजार कस काय खायचं?
हां ना बाई हा सरकार तर लईच हे आहे बाई लईचं हे करून टाकलं बाई.
तेल तेल माहगये. साखर महाग.
सगळच महाग आहे काय,
एक कॅन आणावं तर आठ तीन हजाराला.
ते तू कोणता साहेब आलेला आहे त्यानी तर सगळे वडे पाव ते तर सगळं बंद करून टाकलं बाई
म हां ना बाहेरचे लोक खाता. बाहेरच खातं. काही पण तेल वापरतात चांगलं तेल वापरत नाही.
काळ तेल त्याचे वडे पाव खाता त्याच सगळं बंद करून टाकलं म्हणजे मोठा कडक सा काय बाई म्हणे बाई असं ऐकलं बाई हिच्या पप्पा कडून.
हां का?
तो मोठा साहेबनी सगळं बंद केलं म्हणे. असं डायरेक्ट हाटलीमध्ये दडकच मारतोय तो बाबा.
बरेय असंच पाहिजे ना बाई. चांगलं स्वच्छता असल स्वच्छता असल तरच खायला पाहिजेल तिथं नाही तर मग घाण च
हा आले लोकांचे माल जप्त केले त्यांनी असे खड्ड करू करू पूरले म्हने ते ख काय काही ते शिर्डी इकड तिकड तर लयपूरला बाई म्हणे
हो. ना.
नाही मोठे-मोठे खड्डे केलं, आता शिर्डीला कसलं आला एवढं हे.
मग शिर्डीला पण ये, ते लाडूमध्ये भेसळ करतात. प्रसादामध्ये. गावाचं नाव नको घेऊ, बाई गाय गावाचं नाव नको घेऊ.
लई बेसळ करून राहिले लोक.
हा ना सो येच. साईबाबाचा प्रसाद त्याच्यामध्ये व्यायच आता इकड पण जगन्नाथ तिकड
हा ना बाई सगळीकडे जास करताय आमच्या येत त पूकडे जेवन रा आता इकड मंदिर आता कडे भंडारीे राहतना इकडं आमच्या गावाकडं
हा
महिन्यामध्ये फुकड जेवण राहतं बाई
हा का
हा महिन्यावर भंडारी फुकट राहत आमच्याकडे,
याव लागल बग.
हा, या ना बाई, म्हणजे दोघटाईम स्वयंपाक नाही कराव लागत रोज दहा गट. कुठं भाजीपुरी, कुठं मसाले भात, बुंदी. एक दिवस भात असला का मग, दुसऱ्या दिवशी पुरी भाजी. जिराधी. हा महिना. भरले राात भाईथो चांग चांगलं जेोयला राात
त्याच कामच नाही
काय करतो खिचडी करतो खाऊन घेतो आणि मग उपासाच्या दिवशी मग तिथं जातो सगळे जण उपास सोडायला आम्ही पासादनो
परे अरे बापरे
मग काय करता हा मग वर्गनी घताना बाहि ते का फुकड जेवाल देतता का
हा का किती येतं
एक शेक दोन शिक अश वर्गनी घेतता कधी तीनशे घेता जस त्यांना लागल तशी वर्गणी घेता मग काही कमी पडलं का गहू तांदूळ घेऊन जाता घरून आपल्या
हा का बरं आहे मग चांगलं आहे ना
हा मग एवढंच का आपल्याला गॅस नाही लागत बहीण अं लाकड बोलले जरच लाकड झालेले आता पावसाळ्याचे ते गॅसवर चुलीवर स्वयंपाक करता देताजे लोकाांला भांट
म चांगलं आहे ना
पण चांगलं आहे बाय अन्नदान करता लोकांना खाऊ घालता
खाऊन घ्यायचं घरी येऊन जायचं भांडी घसाायचं तरानणे शिळ खायचं काम नाही शिळा खायचं काम नाही
नाही शिळ खायचं काम नाही परसाद आहे ना देवाचा आणि उपास राहतो दुसऱ्या दिवशी असं
चांगलं भ आमच्याकडे नाही असं आमच्याकडें काय ते
नाही का तुमच्याकडे शहराकड काही नाही राह इथे येऊन जा आमच्याकडे ग तुम्हाला तर म्हणज जमीन जुमला घ्याता तुम्ही घेती नाही बाई
बाई आमच्याकडे काय एवढा पैसा आहे का जमीन जमीला घ्यायसाठी पैसा पाहिजे त्याला
मग लोक किती जागा घेऊन राहिले आहे किती नाही खेडागावात उलट सगळं फुकट राहत हा काय काय सुवल होती बी सरकार फुकट द तो लाइईट बीट च फुकट राहाता भाई
हला हम
च मोटर बटरला तर कमी वीज लाग त ना तर मग पैसे कमी घेतात ते
बरं मी ठेव का करते मी तुला हा हा बाय हा